मला पण जायचं शेता म दी..
होव का?
आ.. लसूण आलायं आमचा, लसूण काढायचा आहे.
हा.. आमचा पण लसूण येले पण आजून बाकी ये.
हा,. का.
हं.. काही काम नाही आहे शेतामध्ये? पण मग हेच डोरायला चारा, पाणी करायचं आता. मग त्यांनला मोटर घेऊन जायचे, मोटर खराब झाले मोटर घेऊन जायचे फुलंबरीला. ते म्हणत हुतत ते गं जाउन बाईं. तेच्या मुळं मग यावं लागलं शेतात. नाही त मग म्हणलं होतं घरून, घरीच राहून करू आपण कॉल आज सगळं करून घेऊ कम्प्लेट.
आता जिथं तरी काय कुठं असलं तरी, कॉल होतात ते काही नाही?
हा कॉल होत्यात.
फक्त समोरच्या व्यक्तीला वेळ पाहिजे.
हा, समोरच्या व्यक्तीला वेळ पाहिजे.
हा तीन कॉल रिसिव्ह घेतला पाहिजे ना.
हां.. कॉल घ्या घेतला पाहिजे.
हा... ते काय होतंय ग्रुप वर कोणी मित ते म्हणजे आता मला ज्यांनी कॉल केले मी त्यांना तेच सांग ते काही ना आले नाही टास्क, मग ग्रुप वर कशाला इम्फ टाकायचं का मला आलाय, अन माझा कंम्प्लीट झाला. ज्या झोपेल त्या जागी होती नाही की.
हा ते तर हायच म्हणजे जोपेल त्या जागी होतील, अन नंतर परिशन
त्या जागी होतील त्या दुसरं काहीच नाही, त्या माझ्या पिच्छा धरता त्या लगी त्या ग्रुप वर तर मेसेज कमी राहत्या, पण सारखी कॉल करून चालूच राहते त्यांची मग.
ह... नाही मला दोन तीन दिवस झाले तेव्हाच आलं होतं, पण मग माझ्या फोनमधी बॅलेन्स नसल्यामुळे मग मी काहीच नाही केलं म्हटलं आज पोआत बॅलस टाकायला लावलं अन् मंग- ह... मग आता त्याला आले तर, तेच कॉल उचलतील काही एका दुसऱ्या पण उचलले चालत असल ना?
त्यांचं फोनचं ते काय म्हणते, ऍप अपडेट नसेल ना.
हा ऍप अपडेट नसल्यामुळे मग ती कॉल जात नाहीत.
समोरच्या व्यक्तीला आलायं, तरच कॉल उचलले जाऊ रायला. मी मग म्हणजे दोघी तिघीचं ऐकलं तसं आता आपल्याला काही अनुभव नाही ना त्याच्यातला, म्हणजे म आता मला आलेलेच असेल म्हणुन तुम्ही हाच म्हणणार आहे.
हा....
आता त्याना आलेच नाही तर त्या का सांगताच येत नाही उचलतात नही उचलतात.
हा, ते तर आहेच
आ हं.
ह्म्म, नही मग मी काल ऐक कॉल तेजला करून बघितलं ना तर तिनच म्हणजे ती ये नाच सांगितलं मला म्हणे मला कॉल करू नका. म्हणे तुम्ही माझ्याकडून्या होत नाहीये म्हणे माझ्या फोनवर
नाही का? बरं मी विचारून बघते तेजल ला आपला अजून एक कॉल झाला का? मी करते तिला कॉल.
काल मी माझा कॉल गेला तिला पण मला विचाराचं लक्षच नाही. तू कॉल उचचालला टाक नाही म्हणून ऑनलाईन होते ते, ती ऑनलाईन होती तेव्हा
तिला पाची तिला अपडेट कराला सागंतेना.
हा हा, अपडेट केलात क मग जाईन का कॉल.
हा जाईल कॉल.
ना.
तुल सांगते मीय ती बरोबर करल तेवढी प्रोसेस.
हा हा, चालेल ना
फोन उचलायल काय अडचनी? मणजे कसं ऐक तर तुम्हाला बाकीच्या ओळखीच्या नाहीये.
हा मग बाकीची ओळखी च्या नाही. मग ओळखीच्या असल्या म्हणजे गावातल्या मग त्यांना बोलल्या जात, आता संपुन जाता थोडाफार तुम्ही हे समजा आता व्हॉट्सअप चॅटिंगमुळे थोडफार तुमच्यासोबत बोलल्या जोरालाता बाकीचे मग काहीच नाही ना असं त्याच्यामुळे तसं बोलायच कळत नाही.
गावातल्या गावात हुन जातं, बाकीचं मग कसं आहे रे बाळ नाही हो बोललं बी नाही जात, काय बोलायचं समोरच्या व्यक्तीला
तेच ना आणि मग गुतत गुतत बोलल्या जात मग आता काय विचारणार आहे काय नाही असं?
हा त्याच्यामुळं मग त्याच प्रेक्षा मी तेजलला सांगती अपडेट करायचं, बघते ती काय म्हणती काय नाही?
हा चालंल ना
हा तुम्ही आता कॉल कट करून पुन्हा लावा.
बरं- बरं, चालंल चालंल.
हा....